हॅलो
बोल ना
हॅलो कुठे कुठ बिझीय
बोल ना कुठच नाही
कुठ बिझीय
बिझी नाहीयेना बोल ना अरे बिझी नाहीयेना बोल ना
आता ल कुठं होताम
इकड चंद्रावर आलतो दोन मिनिटा साठी येतो आता पृथ्वीवर चंद्रावर आलता दोन मिनिटांसाठी पृथ्वीवर येतोय आता
हो का
कुठं होता मग कुठं असणार आहे रूम मध्ये ना
हो का नाही नाही बस
अहं अहं.
नाही इग्नोर कायला मारणारे भाऊ तू माझं. नाय आम्हाला काय मारायचं का तुम्हाला इग्नोर मारून.
मारतान तुम्ही इग्नोर मारण सुरी आये ना मरावंच लागत तुम्हाला आता.
नाही बाबा मारू का मंग?
पाह एकदा मारून चंद्रावर जाईन तिथून उडी खाईन. उडी खा डाएट.
ठीक आहे नाही ना उडी नाही ना खाता तिथं उभाच नाही रहाता येत त उडी कशी खाऊ?
हा मग जरासं दूर जायचं जायचं अजून उडी खायची.
नाही पण आता मी अर्ध्या रस्त्यातय वापस यायला लागलो.
हा मगं तिथून उडी खाय.
बर ठीक आहे.
हम्म
हम्म
हम्म
ह हम् हम हम्
तिथे बोर होयला लागलं बसू बसू रूममधी.
हां काय काय करत होती तू?
मिक्स कॉल ॲपवर.
तेच त म्हणलं कुठं बिझीएका?
तू बिझी होता मी नाई.
किती झालेय आता?
आता त पाच पंचवीस झाले.
हा बदल तिकडे
हम.
दॅट्स ग्रेट म्हणलं.
हो ना.
हम.
हम्म. म पैसे ते दिसलं अकाउंट मधी मंग येत पडत का नाई.
टाइम लागतो ना त्याला त दाखवलं नाही मला कोणाकोणाला आलत ते पयले.
तुला मम्मी म मम्मीने केले काई फोन नाही उचलत सगळी झिरो सेकंदा वाले इथं.
आरे हावं पण तुल काय म्हणल होतं मी आत्ता मल दाखव तू म्हणली हो दाखवते. मं तूआ दाखवलं नाय ना आसं आसं कसं ध्यान नाही राहिल बा एवढ्या सिरियस गोष्टीच तुम्हाला ध्यान नाय राहिलं.
आज फालतू गोष्ट आहे ती सिरियस काय त्या सिरियसला एवढं.
हो का बरं.
तू कोण आ
बरोबर आहे ना.
कोणा ना कोणाल म्हणजे आसं आहे तिकडं तिकडं.
पोरी गेलं काय?
नाही तो केले असतील ना.
म्या पोलिस आय ना पोरांनी केलंय.
केेले असतील ना बाबा.
मी पन दोन तीन घर करल फोन फक्त दीदीले रुंदाले मम्मी ले न तु बस. एकही दुसरा नंबर नाही
मग कालच तर दहा होते काहीतरी
मग सेकंद झिरो सेकंदार केलं फोन पाय सून तू आता म म्हला टस् कस पण करतात
किती व अस अस क
जरू सकां वाला
हा
हय तले मोठ
किती
तेनी वाजले म वरचे पहिले नाही झिरोसक आलेमुळे आताचे दोन दि कालपासून काल पूर्वापासून
हऊ
तस थोडी जा आहे की ब त तसच कला पाहिजे सॉरी प्रेस केलं तरी तुला येऊन जाईल दुसर
हम् रिफ्रेश केले कि टास म्ह
हो नवीन
रिफ्रेशकडूनय लागते तीन रोटपासूनच का
हा ती जर असल तर भेटून जाते नसत तर मग नाही भेटत
अलमज तीस कम्प्लीट करते बहिले मग रिफ्रेश करते
हा तर स चालते ना
हम् आता कोणाला करू फोन मी करू झिरो झिरो सेकड वर सगळे
नाय
आता पाच राहिलेनासून
हम्म
हम्म
बघू द एकदा मला दिस त चार टाकून मी सांगतो तुला काय करायचं
हथांब टाकते हा लगेच
नाही लगेच नाही होत टाकू शकत तू
होत नाही वाटी बॅग झाला लागत नाही काढल नाही
नाही स्क्रीन रेकॉर्डिंगच करून टाकणार हा बस चालत स्कन शर हा स्कन शेअर वरे व चालत
डोक दुकू राहिला वातावरण
ह म डोका मस्त मावस नाही आहे ग जो पाट लागला अभ्यास काल नाही गेला अज नाही करात
हम् मला झो पावडर लागलाता
हम्म
हम्म
आपस बबा बंबई
आमच मी तर अभ्यास डोक्यात धरत नाही आता नंतर हे सु कोर्स वगैरे असला बँकिंग तर रेग्युलर अभ्यास करास लागते तेपर
तेस्त कठीनी कार्यक्रम कठीणवीून बलीलं
िग झाल्यावर सहा सात महि रघा तर अभ्यास कर नाही
हम्म हम्म हम्म हम्म
म्ही एवढं ताणणी घेतला लाग लागल नाही तर नाही ब आना उर्च्या भाषा
हो ना
नवरा जिंदाबाद चांगलं कमी जे भरले ते आवून देईन
होम्
मगि त्यांनी टोपणा मारा किं बा महाबुरशवर खातीन तुला एक पैसा कमावायची अक्कल असन तसं त्याच दिवशीला की नोकरी जॉईन करेन हम
ह ह
हम् मुंगेड सुर आला बाबा पावसाच्या
हो का
हम् मी आता त्याखादी पोरगी फोन नाही उचलणार दुसरी
कप पाण्यान
त्या प वून त्या ग्रुप मधून एखाद्या पोरीचा घेतला असता नंबर त दिला असता मीस कर ठे
हम्म
हम्म काय करावत
बिस्तर
हम्म बोर दिवस झाचाले ना तीन दिवस दिवच उद्या परवा मग चोवीस तारखेला आहे आमच प्रॅक्टिकल देवभ दोन दिवस बोर होणे म्हटलं हम्म
हम्म हम्म हम्
ग हा म्हटलं त प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणज स जातो घरी
होन
हम हम दोन तीन दिवसात पुढं पैसे येणार नाही का बरं ह
आणि
पुढच दो त दि स्वप पैसेणार
नाही एवढ्या लवकर कस कंले
गरजा नाही भडायला पैशा नाही माझं
अून बलवाय चंद्र भाू
घरून आताच तर काल बोलवलं भाडयला नज
मग काय झालं ल गे एवढं शिकतास काशाल तू शिकतच कशाला मग शिकू नको वावरात काम करणार ना संत
काय नसलत शिक्षणाप पुरता पैसे लागतात ना घरच्या मली
हा मग मग तीच मन लागल ना मग जायचं नाही घरी नकुतं कशाला जातं
पप्पा पप्पा सारख्या एक कामच्या घरी एक लाख रुमय ना
हम् अरे जेवणा कशाला करायचं उपाशी राहायचं एक टाइम एकच टाइम आणायचं
काही तो आता
बरोबर आहे का हं नकरे नाही करायची मंग शुल्लकचे
मंग आम्ही
जे लागत ते लागणारच ज्या गोष्टी लागणार आहेत ते लागणारच आहे ता असं थोडी नाआहे काही ते तुम्ही अस ते केल्यां तंस होणार ये आणि तसं केल्यां तसं होणार ये तंस काय नसतं ते दुसरीकडे जाणार ये कुठं ना कुठं.
हम्म त्या मनानी घरी पैसे द्या म्हंड
रिकाम तेवढ्या पैशाच तो म्हतार तंबाकू खातंय. ते तेवढ्या पैशांत तो म्हातारी तांबकु खातंय म्हणलं
तुम्ही म्हणलं नाय घरी पैसे दया म्हणून अ हाव न पाय न
म्या म्हणलं ना आत्ता मेस मध्ये गेल्यावर फोन केलता टाकतो म्हण संध्याकाळी
आले हाव का
आ बाबा ला केला त्या म्हणलं हा संध्याकाळ टाकतो हाव ना म चारशे दयायला लागतो.
कां मं आता टाकले लगेच तर काय होत असतंय फोन पे मधून पैसे बाबाला तुमचेच बाबा
नाय नाय फोन पे मध्ये पैसे नाहीत ना बाबाच्या दोनशेच होते दोनशेच होते.
फोन पे बाई काऊंणच बरं पैसे
मग तेवढी नीड य तेवढी मांगाच लागतील ना हम् आता घर बांधणं चालू होईल ना भु पैसे थोडी कमी करतात तिकडे त्या लोकले पैसे त्या लोकां जसं म्हणलं पैसे लागतात. तसे त्याला देन पडतात मग कस काय एवढे पगार उथून जमणार नाय ना ते कारण लोनचे पैसे कट
माहिती मला लोनचे पैसे कट तात म्हणून
हा लोनचे कटतात आणि खात्यात जेवढे येतात तेवढेच या या लोकला त्याच्या दुप्पट लागतात पैसे मागंतच राहतात साले यायला काही काम नाही काही आणायचे असलं खिडक्या आपलं हे ते चालुच राहट त्याचं मंग काय करणार बुआ माणूस नाय ना आता एकदा झालं ते एकदा घरात काम झालं की मग काय ताण नाय ना एवढा मंग पैसा रायतो.
काय झाल काय कुठल वाल घर पिओ पि किती दिवसात चालू ये झालच नाय का अजून
होय आता पि ओ पी झाली असणं आता बहुतेक कराय ते विषय काय झाला ते वरी हे नव्हतं केलं काय म्हणतात त्याले वरी प्लास्टरिंग का काय असत ते टेरिसवर टेरिसवर हा घोटाई घोटाई नाही केली त्याच्यामुळे त ते आता पाणी चालू आहे ना पाऊस डायरेक्ट भितीने खाली पाजरत जाय त पहिलं ते केल वाटत त्यान आणि मंग आता खालचं काम करते.
हम्म हम्म -
म्हणजे खालचं काम पण चालूच होतं तेवढ्या टायमात त्या पण मंग हा
वरच्या घराचं
हा वरच्या घराचे दरवाजे बिरवा जे सगळे फिटिंग बिटिंग झाल मस्त आहे. थोडंफार राहिलय काम पण मंग आता होईल हो नाही वरी नाय कराच पि ओ पी करीले वाटते हॉलमध्ये फक्त
हाव काय किती भाड असाल का बर घराचं
भाडं त्याच साडे आठ हजार येती का तू त्या मैत्रिणीला घेऊन तिथं
तिनं दे खल